हम् काय कराल्या जेवलीस? हा जेवलो आताच. कॉलेज? मी तू झोपला बघ.
हा हा कॉलेज ला आज गेलो नाही ग.
का?
नाही गेलो उठलोच नाही.
आईला पण सुट्टी आहे म्हणून.
नाही.
अ काय ह. उद्या पण असल की सुट्टी आता एकादशीची.
उद्या नाही.
मग.
उद्या पंचवीस तारीख हे ना
पंचवीस तारीख उद्या
हा असणार बहुतेक संध्याकाळी नोटीस आल्यावर मग कळणार आता आता संध्याकाळी नोटीस येत्या
हा
तवा क
हं भाऊ
भाऊ अजून यायचा आहे बघ यायचाय अजून तो
गेला व्हय
व्हय
गेला
व्हय गेलाय तो बाहेर जरा गेलाय.
हा हा
म त्यो विदुचा व्हिडिओ भारी आलाय की, हसलाय त्यात कसला भारी.
व्हय. हसलाय केवढा खुश हूता बघाय पयतीस, वडत नेलाय चल म्हणून.
ते पाण्यात कस खेळालता त्यो.
पाण्यात, वरती नंतर न आम्ही कट्ट्यावर चढल्यावर तेवढंच हे केलो.
हा. ते कट्ट्यावर हात मारालता पाणी उडालत ते भारी आलंय बघ.
व्हय.
मग
काय नाही मग
हॅलो
कायच नाय, कॉलेज काय म्हणलं? काय आता जेवलोय.
हा-हा, कॉलेजचे आता पेपर झालीत.
आ
काल हा परवा दिशी झालीत पेपर.
होय.
लवकर झालेत की पेपर.
नाही एप्रिल महिन्यात घेणार होतित, म एप्रिल महिन्यातलं कॅन्सल झालं.
हं
मग आता घेतलेलीत, म आता एक तीन दिवसात पेपर संपवलीत. एम एस सी आय टीचं म्हणजे, एम एस आय टीचं घे म्हणजे आता लावलोच नाही. आता कॉलेजमध्ये क नाय, कॅम्प्युटरच हे घ्यायल्यात.
हम्म ते का अकाउंटिंगच घेत असतील तुमचं.
होय.
हं
ते टॅली, टॅली करायला ग.
हम्म, टॅली बाळा लगेच हुत नाही, एम एस सी आय टी केल्याशिवाय टॅली घेऊ नकोस.
हा.
एम एस सी आय टी कर, आता प्रज्वलने केलाय बघितलंस नव्ह.
होय.
हा पहिला एम एस सी आय टी लागते, मग टॅली कर
हां! हां! !
मग तुला सोपं जातं टॅली!
हा! हा! म्हणजे ती बाहेरची मॅडम येणार की नाही शिकवायला. मग ती घेतो म्हटलेलीमग आता! निमम्या पोरीने फॉर्म भरल्यास
हक
माझा आज भरायच होता, आणि मी गेलोच नाही!
हम्! म्हणजे कॉलेजमध्ये होय!
हा! !
मग बरं असेल!
होय!
ह तरी कोण सांग तू? जरी बाहेर करणार असलीस का नाही?
हां! !
बाहेर जरी करणार असल्यास तर, पहिला एम एस सी आय टी करून मग टॅली उत्तर!
हा! हा! !
हम्म! !
वा! !
काय नाही हव?
हां! हां! !
का तुझं काय?
काय नाही बघ! !
ह! म कायत कॉलेज! चौथच का जराॉंट! !
अकाउंटिंग चले सोपं चालली आता! !
हो! !
ह! ते क्लास लावल्यामुळे पण सोपं ले का?
हम्म! !
हम! !
हम्
बाकीचं पण कायय सोपं सगळं?
हां! !
हो! ते इकोनॉमीच जरा सावघड जाते होय. काय हे म्हणजे त्यातले मुद्द! ल्यायचे असेत नाही बरोबर सर काय? ते हाय! त अशी सगळी मुद्द पाहिजेत ती
हम्म! !
मग त्याच्यामुळे कन्फ्युज होते का? एकसारखे मुद्दा असतात सगळीकडे
हम्म! !
म ह्याचा पण स हे! केलाय अवघड केलाय जरा, पेपर पिकोचा
हम्म!
पररवा दिसो तने!
पॉईट लक्षात ठेवायचं तुं! !
होय पण, त्याचं ते ह! स्पष्टीकरण द्यायचंय की नाही?
हम! !
ते सर म्हणतो हाय तसं पाहिजे, शब्दात नाही तर मार्क देणार नाही!
ह तसं म्हण एवढं! पाठांतरा आम्हाला वेळ पाहिजे म्हणून! !
हा.
पॉईंट लक्षात ठेवलं क व्यवस्थिती होते आहे.
होय त्याच्यामुळे ते जरा कन्फ्युज होते का.
ह.
ह. ह नाही मराठीचा पेपर तिने एक एक पान लिहून आलोय सगळं.
हम्म.
स्पष्टीकरण ते सगळं.
हां.
सोमत का.
हा.
अकाउंटच काय एक प्रॉब्लेम आलेला होता.
हम.
आणि ते काले सोपं होतं.
हा.
हो.
हम्.
आधी सांगून ठेवलेली नाही मॅडम ना एकच प्रॉब्लेम. णार आणि त पहिला प्रॉब्लेम सोडवून घ्यायचा. आणि मग बाकीचं ऑब्जेक्टिव्ह करायचं.
हो.
असं सांगितलेलं.
हम्म.
ते पटापटा मग ते पंधरा मिनिटात. पेपर झाले का माझा अकाउंटचा. वा.
काय काय ना चाललेस झोपला बी ध होतास. ल ना जरा जेवन घेतल.
हा.
एवढीत नाही सगळं विस्कून ठेवते.
हा हा. खेळकुर झाला असले आता.
लय केळकर झाला.
होय. हम् काका.
काका गेले कोर्टात.
हा.
हम्म हम्म्.
आं.
प्रज्वल कॉलेज चालू आहे का नाही का.
त्याच कॉलेजच आ ऍडमिशन ति हे करायत बघाल्यात.
हां.
मी आ तोपर्यंत्याला जातोय की. अकॅडमीचा क्लास दे अकॅडमीच. परतीच हम्म. मग पप्पा झोपल्यात.
कामाला हम् हम्,
हो.
काय कधी
आका आहे. आका झोपल्या.
आकाला आज काय सुट्टी.
सुट्टी कामाला
हमं,
होय. मग
काय नाही.
काय नाही ब तू बाय ह्याचा फोटो बघितलीस ते परवा दिशी. ते मांजराला मांजराला घेऊन काढलेल तो?
बघितलो कि, पण ठेवले तुझा स्टेटस. होय. चांगलं आहे मांजर. हॉटेल मध्ये होतं वाटतं. कॅफे मध्ये कॅफे मध्ये होतं का मग
नाही नाही घरात होतं ते हिच्या म्हणजे ते पुण्याचे मैत्री नाही ने
हां,
हा, पुण्याची मैत्रिण आहे. ती लांब न आल्या इकडं राहाय म्हणजे अ ती का नाही इथं होती दहावीला मग ती एक वर्ष तिकडे गेली मग त्यांची काहीतर हिची फॅक्टरी आहे ग. कशाची तरी फॅक्टरी आहे तिथे.
हम्म,
मग ते का नाही त्यांच्या म्हणजे त्याच्यासाठी का नाही तिकडे गेलेले ते सगळे.
हां,
फॅमिली पूर्ण मग आता परत आल्या त इथं बारावीला.
हं,
मग त्यांनी इथं ऍडमिशन घेतलेली आखीन
हा,
मग त ते आमच्या ग्रुपमध्ये मिक्स झाले ने मग परवा दिवशी काय झालं ओसीमचा एकच पेपर होता.
ओसिमचा एकच पेपर होता म्हटल्यावर दहा ला पेपर सुटणार होता आणि साडेबारा ला अकांऊट क्लास हो
हं,
तोपर्यत कुठं बसायचं म्हटलं आणि तिनं म्हटली चला आमचं घरी तर जवळच आणि घरात जाऊया. तिच्या घरात गेलो मग त्यांचं मम्मी पप्पा कुठं तर बाहेर चालेल कि ग त्यांच्या घरात काय केले नव्हते. बहुतेक नाश्ता ते मग त्यांच्या मम्मी पप्पा ने काय म्हटले त्यासनी इथं कॅपे आहे त्या कॅपेत घेऊन जा.
हम्म,
आम्ही नको म्हणा लागलो तरी सुुद्धा त्यांनी हे केले नाहीत. जावा जावा म्हणून जावा बाळांनो जावा बाळांनो म्हण ढकलून ढकलून घालवले आम्हाला
आ,
तिचं घर कसलं भारी आहे माहिती आहे. लई मोठ्या घराण्यातली पोरगी आहे, ती
मोठ घर असतना
व्हय
तिच्या आईच्या गळ्यात म्हणजे कसलं सोन आहे माहिेती आहे
हम्
लई भारी आहे ती, तिची ममी पण भारी आहे.
त्यांच्यात एन्जॉय बेन्जॉय लई करतात बाई होय ती मांजर जर तिच्या घरात तर प्राणी केवढे आहेत माहिती आहे. मांजरं आहे, कुत्र आहे, पोपट आहे
कासव आहे, मसं आहेत पोपटांच तर ते, जाळ नसते काय मोठ?
ढिगवाल पोपट हाईत त्यांच्यात
होय लई भारी ती श्वेता म्हणत्याली माझी मैत्रीण त्या प्राण्यासनी सगळ्यासनी बघून नाचायाच लागली बाई ती तर
हम्म
ती म्हणाली मी पण आमच्या पप्पासनी सांगणार आहे असंच आणायला जानायला म्हणून नाही कराल तिकड आणि डी व्ही त्या मांजराला बघून आतच ये ना वरडायच लागली तिला मांजरा भीती वाटते वेगळं वाटतंय.
वरडा याच लागली
आणि
वरडाय लागलेली तिला ओढून घेऊ पर्यंत आज पुरं झालेलं मग तिने काय केली माहितीय त्या मांजराला का नाही भट्टी खाली डायळी
हम्म
मग आली आत ही
लई बाई इथ आम्ही त्या माजराला अंगावर नि घालतो आणि ही ते अजून ते मांजर लांब आहे तोपर्यंत ही नाचायला लागलेली.
हम्म
असली मज्जा बाय, होय
कोणाला आवडतंय कोणाला नाही
ती तर श्वेता तर आत गेल्या गेल्या कडेला मांजराला उचलून घेतली
हम्म
खरं ते मांजराचे केसच लय आहेत नाही.
केसं खरं ते गळत्यात गं केसं, चांगलं नाई माणसांची केस मांजराचे केस तेवढे पण चांगली नाहीत.
होय.
गळत्यात केसं मांजराची
होय,, आणि अंगावर घेतल्यावर का नाही पूर्ण केस लागलेलीत अंगाला
हम्म, गळत्यात केसं.
होय. काय
काय नाही बघ, काय बॅग भरायला लागलोय, जाणार हाय.
कुठं?
गावाकडं आमच्या.
का?
हं.
साध आता.
उद्या आषाढी आहे, म जाऊन यायच म्हणून चालूय.
नाही पण म्हणालतो उद्या साडी निसुन फोटो काढायचं,, खास होतो आक्काच नाही करत आता.
अक्का नाही.
अ आज काढायला पाहिजे तुम्ही.
हम्म, काढ की मग आत्ता नेसून.
आत्ता, आता झोपलेत. वरुंनदा पण नाही आता घरात गं, फोटो काढायला. भाऊ पण नाही अजुन आला.
हां.
फोनच नाही फोटो काढाय, बघु आता.
दिदी तीन तिथंच आहेत ना ते वरून तन.
होय हितच हायत, पलिकडं.
मग त्याच स्टुडिओ?
स्टुडिओ नाही, म्हणजे स्टुडिओ हे करत नाही, तिला हे म्हणजे लग्नाचं तर हे आलं का नाही ऑर्डर,
हम्म.
जातोय.
स्टुडिओ मध्ये नाही, स्टुडिओ चालू केला नाही.
नाही स्टुडिओ. स्टुडिओ बंद केला तिथला, गावात होता कणी तो, तो बंद केला.
हम्म. भैय्या काय करतोय?
भैया ते लांब लांब गावाकडं जातोय भैया. तेज कसलं तरी काम आहे गं.
हा.
म्हणजे काहीतर असं ते पोस्टर तन लावत्यात का नाही,
हम्म हम्म.
मग, ते नीट लावल्यात काय त्याच्यावर नीट काय काय हे केलं काय ते फक्त बघायचं.
हम्
हे लांब लांब गावाला जायचं. दिल्लीला ते आदम पुर. असं करा, ते आर्ची परश्यांच ते हे कुठं झालेलं होत ते? शूटिंग
मुंबईतच
नाही
हम्म.
गावाचं नाव काहीतरी वेगळं आहे गं त्या. तिक अ म्हणजे तिथे गेलेला होता. परवा दिवशी तिथं जाऊन, भैय्या व्हिडिओ कॉल लावलेला होता ते. ते विहिरीत खाली बसलेलीत माहिती काय ती? मोठी विहीरं